हा केलो दहा मिनट झालती त्याचे
हा हा
हम्म हम्म आ मला वाटलं कवठेमहांकाळ म्हटल्यावर इथ इथलं आमच्या इथलं कवटे सार तिथं कुठे तर हाय वाटतं कवटेमहाका मी म्हणाले कनाय आमच्या त्या जायचा
हा हा
आणि तरी मुली आशा कशा भाहू बल्लीबद्दल तिनी विचारले ते हयाना कशी काय माहिती नसेल मी अशा ह्यांनी म्हनाला म्हणालय
हा हा नाहीच तुम्ही अकॅ डमीला होतो ना त्यामुळ अ तिथलं तेवढंच माहित
हा हा माहेर तुमचं कुटलं?
कौटेकंद
हा हा हा तिथलंच आहे काय ते?
तासगाव
तासगावात हा हा मग
हम्म काय नाय नाय नाय.
हा अरेंज मॅरेज आहे. हां हां हं आणि काय मग निवांत
हा जेवण चालुया आहे तुम्ही काय केला भाजी?
भाजी आमच्यात गऱ्याची केली.
काय केलय?
म्हणजे अ एकादशीला ते फणसाच्या गऱ्याची भाजी करत्यात ओ कच्च्या त्या जी केल्यात
हा हा
अम्म आणि आम्हाला मग नाही मुगाची भाजी केलीया आणि आ आमटी डाळीची भाकरी करालोय बोलत बोलत मी च्या संगा
हा हा ते आधी करून घेताय मग भाकरी करताय काय?
हा पहिला भात, आमटी, भाकरी ते करतोय नं मग भाकरी करतोय.
हा, ह
अ भाकरी आज काय लयी नाहीत्या जरा सकाळच्या पण हायता. दोन तीनच टाकणार आहे हो म्हणून करालोय अजून त्यासनी वरी चा भात
हम्म, हम्म.
शेंग दान मिक्सरला लावून बटाटू पण आमटी करते
हा आणि नुसतं भात भात भात नुस
हा तेल घालून असं भात शिजवते, भाजून तांदूळ. आणि मग आमटी तेज्यासंग ते तेनी तसच ते त्यात शेंगदाणं तेन बटाटू तेन घालून वरी केली कनी त्यामध्ये तेनी असं टोटर बसतय खहीत नाहीत. आणि ते शाबू काही खऊच वाटत नाही.
शाबू नाही खाऊ वाटत आणि ऊन कसलंय पाणी वढतय.
हा मग शाबू नाहीच केलं. मग हे केलंय शवरीचा भात सकाळी पण तसच गेलत आता पण तेच आता उद्या सकाळी सोडणार.
हा उद्या मग काय स्पेशल कराय लागतय काय आणि
ते असं चपाती भाजी असं हेच करतोय घरात. पेशल म संकष्टीला करतोय. गोड कायतर. दरोज सारख्या पंधरा दिवसाला असत्याता दिवसाल काय पेशल करायचं आणि त्यात सकाळपारी गडबड असत्या खरं म्हणजे
हा संध्याकाळच हं
अ संध्याकाळच निवांत असलं कि काय वाटत नाही म हे आमी संकष्टीला कर हे असं शिरा, मोदक करते असं कायतर खीर वगैरे अस तेन कर
हा हा
तर तर आम्रखंड असं चपात्या तेन असं कर
हा हा. आम्रखंड घरी करताय? विकत नाही नाही श्रीखंड, बासुंदी घरी कर तर. आ श्रीखंड. दूध हाय ना. दही लावायचं घ त त्यात पाणी जरा पण घालायचं नाही. आणि हे करायचं.
पिळून काढ तसं काय ते
हा. ते असं ते फडक्यात सुती फडक्यात बांधून असं लटकवत ठेवायचं.
हा.
म्हणजे पाणी सगळं नितळतय. पा अ नाही साखर घालायची की आपण सा कर वेल वेलची आहे केसर. ही घालायचं वरन कोण डाळिंबाचं दाणं घालत्यात नंतर सफरचंद कोण घालतय. तसं मग बासुंदी काय दूध आपण अ.. तापवायचं बिन पाणी घालता.
हा.
त्यात साखर, वेलची, पेढं आणि एक, चार आप ली हेजी बीच बिस्किट असतात ना पारले ती हा ती बारीक करून घालायच त्यात, आणि ज हा जरा आठवायचं जरा मग तेवढं.
हा. आणि ते पेढ पण काय तसचं. ते कधी तर म्हस येली कणी ते दुध शिल्लक असलं की मग ते असं सा कर वगैरे घालून आठवत्यात.
हा हा तेवढं पेढ, ते ना आमच्यात कोण खात नाही, तसं काही करत नाय पनीर तेन करतोय अजून.
पनीर. हां पनीर आम्हीपण घरात लावतय म
हां. तेच ना लिंबू पिळून?
हां ह अ लिंबू नाही.
कसलं वो?
अ, हेनीकणी पहिला कामाला होतीत असं हेच्यात त्यामुळे त्यांना माहित हायनी ते केमिकलच्या बाटल्या मिळत्यात आमच्या अ अ चाळीस चाळीस रुपयला मिळत्यात त्या. अ आणली की साहा महिने झालं यांच्यात पनीर जास्त प्रमाणात असतं. ते नाही. सारखं, सारखं, हा ते ना आणि हे माळकरी माणसं असल्यामुळ कनी सारखी करतीया. माळकरी आणि आम्हाला पण खायाला करतोय.
हम.
तेना सारखं असत त्यांना ते आणतय बरण्याच आणतोय त्या बाटल्या ते एक टोपण वतलं कनि आपोआप सगळ नासतय
हा हा नासल्यावर मग ते बांधून ठेवताय फडक
हा पाणी नितळायं अ असं ठेवतोय बांधून आणि मग पाणी नितळलं की मग असं त्याच्यात वझं काय तर घालून ठेवतोय त्याच्या कशाच्या खाली असं म्हणजे कळशी खाली घालून पाटावर असं आणि मग फ्रीजला लावतोय म्हणजे असं घट्ट होतंय दगडागत आणि बाहेरच पनीर कधी ईकत आणून खाइत नाही आम्ही ते बाहेरचं पणीर आणलं आणि चिरलं कणी असं तेलात वितळतयं सगळं ते ते हा पनीर तळून घेतोय आणि मग पनीर तळूण घेतोय आणि कांदा टामॅटो असं भाजून मिक्सरला बा बारीक त्याची हे करतोय पेस्ट करतोय. लसूण, आलं घालतोय त्यात मिरची
हम्म, हम्म.
दालचिंग, तमालपत्र त्यातच घालतोय भाजताना कांद्यात
ह्अ हा, हा.
सरला लावा
हम् हम.
फोडणी देतोय हाय अशी
हा हा.
कायम देतोय असं. त्यात जरा असं ऊ खोबर तेन घातलं कणी असं चांगलं
नाही ते पनीरला ते खोब र नाही चांगल लागतं. अह् -कचकच लागते, हाय हाय हेच कांदा टोमॅटो हेच लागतंय.
हा कोणतरी आल म्हणलं घाल ते आम्ही म्हणून एकदा ट्रायल तर करावं म्हंटलं बघूया तर, तर नाही ते व्यवस्थित झालं अहो, ते कसंतरी झालं कोण खाईना घरात. - मग नाही हा एवढ घालं कांद, टामॅटो ची भी मस्त लाग तय तेवढंच कि
होय.
आम्ही चार दिवसातंन एकदा चार दिवसातंन एकदा
मग ब सारखं करत्याय कि तू
होय चपाती करतोय. ह्? होय प्यायचं. होय चपात्या कराय लागतेय चपात्या कणी पोरांसाठी करतोय मी सारखी
रोज. हं.
चार दिवसात नाही. दोन दिवसात नाही. चार दिस दोन दिवसात- आता, आ म्हणजे काल सक - काही केलं का नाही, आज नाही उद्या असं करते.
चपाती होय? हम्म आणि मग सकाळी पण भाकरी?
सकाळी- भाकरी नाही. म चपाती केल्यावर भाकरी करत नाही.
हा. ह. आमच्यात सकाळी चपाती आणि संध्याकाळी भाकरीे अस-
एक टाइम चपाती करा, आमच्या मम्मीच तसं आहे डब्याला चपाती या संध्याकाळची भाकरी करत खायला करत. त्यां खरं जास् त प्रमाणात कनी आमच्यात मिस्टरांना आणि सासू सासऱ्यांना आणि सासूबाईंना भाकरीस सवय हाय. ह
हा.
त्यांना चपाती आवडत नाही अजिबात.
हा पाणी तेन ओडतोय हो आणि जुन्या माणसांना पहिल्याच्या
हा खाहीत नाहीत असा प्रॉब्लेम झालतोय. मग ते म अवघड होतय हो ते तसं.
हम्म.
मग तरी पण मी नाही करत नाही खावा म्हणतोय काय असेल ते काय खाया खावा म्हणतोय हम्म. ते आणि डब्बल आणि कधी करतात असं सांगा, एक-एकदा करूसतर फुरे ते माणसाला आणि असावी सगळ्याची सवय आहे.
होय असावी, शरीराला सगळं सगळं घटक पाहिजे
हा शरीरा लाग त्यातच नाही, मला चपाती आवडत्या लई. अं चपाती मला लई आवडत्या मला दिदीला परत आमच्या धाकट्या पोरग्याला दिदीच्या कणी भाकरी लागत्या. सेम चुलत्या ग तिला त्याला ती चपाती केली की भाकरी माग ते आहो.
हा.
हम्म, मग नाही आम्ही म्हणतोय खा हाय असेल नसेल तर भात खा. कर करणार नाही भाकऱ्या. एकशी सवय पडते त्यांने तशीच मग पोरांना एक तर एक. खत आहे आपणच मग हम्म मग. पोळ्या म्हणा अशा वर्ष त्याच्यावर सारखे सण आहेतच की चालू. कायतरी कायतरी ह्याचं चालू. पोळ्या केल्यात. तर म मात्र आमच्यात भाकरी लागते.
लागतेच. पोळ्या करून आणि भाकरी कसं करायचं.
करते सासू बाई करते आणि दिदीचं मिस्टर दुसरा खात नाहीत कोण एक दोन मग ते काय सासूबाई त्यांच त्यांनी करते आणि खात्यात. मी नाही करते मग तीनच त्यांनी करतेेत.
कोण?
सासूबाई.
करते त्याच त्यांनी?
हा त्यांचं त्यांनी करते दोन खात्यात.
हा हा मग काय नाही.
मग काय नाही. मग डब्बल काय असं करायला लावीत नाही. या जर पाहिजे अस तर त्यां त्यांच त्यांनी करून घ्या त्या डबल.
हा हा.
सिंगलच करते. आणि तस त्यांच असं काही. बरजबर नसते सोडा कशाला काय कल ते करल असं आहे.
हा हा.
हम्म हम्म थांबा हा किती दहा मिनिट होत आल्यात थाबा एक मिनिट काय केलंस कुठून आणलस.